हा आला आवाज आवाज आला.
हम्म काय करतोय.
काही नाही बसलो होतो.
हम्म मग जाणार कुठे काही जाणार आहे का हा हम्म.
तू काय करते.
काय म्हणतो अजून हा. हॅलो.
काही नाही घसल होत हा बोला हॅलो
हम् म्हटलं काय करत हा बोल ना. काही नाही आता आता फिरायला चाललो मी
कुठे.
केना झाल्यार आा
कुठं चाललं म्हणलं फिरायला
बाहेर चाललं
असं आहे का
आपलं प्रोझन ला चाललं आहे ना
असं आहे का मला ते हे आणतो का बुट
हा निल ना
हम् नंबर माहिती ना
हा माहिितती आहे ना तू नव्हता गेला का
काय मला कॉल कर तिथून काय बुट द्या प चांगलं
हा तू गे तू नव्हता गेला
नाही नाही आमला गाचच दोपारी
हम्म
नाही नाही
जेवला काय जेवला मग का जेवला का नाही तू हम्म
ह
ट्युशन कधी तुझी आता ट्युशन कधी तुझी
तीन वा
हम्म तर मी जाईल भाऊ हा हा आता मी जाईल बघे आता माझे मित्रा सगळे येत आहे
हम्म
हा आता माझ्या विचारसोबत जाईन मी घेऊन येईन अजून काय काय आणायचं तुला
शर्ट बीट पाहि जरा चांगले असले तर
हा बघतो
हम्म
अरे आम्ही असं आलो होतो त म्हणलं अ काहीतरी घ्यायला जायचं पॅन्ट घ्यायला जायचं तुम्हाला म्हणलं चल मग अजून अजून काय करतोय तू
काही नाही आता बसलो चालू आहेेत गप्पा
हम्म अ आता म ट्युशन कधी आहे तुझी
ट्युशन आहे तीन वाजता लेक्चर फाईल करणार नाही तर नाही
हम्म
तुला आहे का ट्युशन
नाही बो आता सुट्ट्या लागल्या ह
ह स का
हम्म
कुठं पोचला अजून
काही नाही आता जाईल ना मी अजून निघलो नाही जाईल मी आता
असं आहे का बरोबर किती मिनिटच आहे तसं
हो अरे तसं काही नाही आहे पण मग जाऊसर आता वेळ लागेल ना मला त्याच्यामु
चला
हाता जाईल बघेल मित्राची गाडी असेल त्या अजून अजून जाणार आहे पाच वाजता जाणार मी मग गेल्यावर सांग तुला ह
गेल्यावर का नाही तु मी आलो असतो
अरे पण तुला क्लास आहे ना तू कस काही शकते
पाच वाजता फ्री राले म पाच वाजता फ्री र एका दिवस
हा अभ्यास झालाच त
बाकी
अंब्यासकर भा लवगडे ते परीक्षा सोपी नाही वरती का दवकड परीक्षा ह सिटी पहिले म मॅथच घर सायन्स फिजिक्स हा
जई करून पा जई ज आ जेडबली
तर जे आता अ अभ्यासालार बुजला
पण अभ्यासत आहे
हम्म आता भरपूर अभ्यासिकला हजुम काय चाली
काही बस पाहिला थोड्या वळ अभ्यास कराला आल म्हण जाईल
ह् हम्म
ते ऐक ना मी का म्हणत होतो आपल्या लॅप ्याचार
लॅपटॉप
हा
कोणता घ येणार र
गेमिंग
गेमिंग का
हम्म गेमिंगच्या प पर्फॉमेनस
हम्म
कोडिंग मिडिंग हम् हा र यात
हम्म कितीपर्यंत येत तू
दोन हख
दोन पर्यंत येतो का
हम्म तसं असतात पण
त्यापेक्षा डीललच घे ना डडेलच अरे हा
केल्सनी घरी
डेल चा गेम आणलं नाही डेल
ते म्हे क्वालिटी व
अ का
हा तुला कोडिंग बी करता येईल त्याच्यावर गेम बी खेता येईल म्हणजेस्त भारी गेमी खेळताय ना पण मग ठकठाक येतो
जीटी वाय खे खेळता आला ना मग काही नाही
हम्म नाही तर मग गेमिंगचाच घे तुला जाईल तो एक लाख पर्यंत जाईल
तेच तर मग गेमिंगचा परडत ना दीड पर्यंत जात होतो
हम्म
तुला हवा देते का
हा आवाचित मला बरोबर मग अजून काय झाग तं
काहीनता चाले जराल जरा अस क्लासला जायचं
हम
क्लासला जायच ावरतो
अरे मी काय सांगतो तू लॅपटॉप घ्यायपेक्षा आहे ना मॅकबुकच घेऊन घे
मॅकबुक आणि लॅपटॉप एक एकच असत रे प मॅकबुक परवडत नाही बँगले माग पडतो
अरे पण मग तो टिकतो जास्त वर्ष माहिती का लॅपटॉप काय थोडा हँग मारेल म्हणून
अरे नाकबुक मध्ये अपडेट
आणि स हम्म
लॅपटॉपमध्येध्ये अपडेट जास्त राहत अरे लॅपटॉप मध्ये अपडेट जास्त राहत
हा राहता आपण मग तरी हँग पडतो तो दोन तीन वर्ष झाल्यावर
वर्जन राहतं किती केलं तर
मी आता मी बघतोय ब मी आता मी विचार करतोय कोणता घेऊ
एच पी स
आही सुसता घेईन मी लॅपटॉप हा
हच प मनल
एच पी एच पी नको याचा भारी आय सुस्तवारी गेमिंग पण आहे दीड पर्यंत जात तो पण भारी एकदम
हा ते असंचची गेमिंग चा
वी आहे हा
असंच गेमिंगसाठीठीच राह
खध ख हम् अरे मला मोबाईल ब घ्यायचा काम आहे बाबा आता कर करस तर
मोबाईल कोणता घेणार आहे म्हण
मोबाईल घेईल मी आता सॅमसंगचा येईल नाही तरर रिअलमीचा येईल भारीवाला एकदम पोकोच काय करतो चांगलं नाही रे एवढा गेमिंगसाठी ती एवढा भारी नाही तो म्हणून आता बघतो मी काय घरचे काय म्हणत त्याच्यानी बारीक एकदम आता काय क कॉलेजला सुट्ट्या म्हणझ्या कॉलेज सुट्ट्या झाल्या समस्तपैकी बाहेर तेई
हम्म आ. हॅलो. मी काय म्हणूस होेतो. अरे म्हणलं ते माझा मित्र आहे नाही का. आपल्या.